ह
हा जरा खरख येत आवाज येते का.
हॅलो.
हा आवाज येतय का हॅलो.
हा येतय.
हा मग आज रात्रीची हॅलो.
हां बोल ना.
अरे रात्रीची फ्लाइट होती ना.
हम्म.
्ट हॅलो.
हा बोल.
हॅलो.
हां बोल ना.
हा.
हॅलो हां.
कसं पावसा चालू आहे ना. आता तर एअरमध्ये ट्रुलेन्स त्याच्यामुळे जर माझी बॅग दुखायला लागली.
हा. हा आता रात सधताय ना.
हा आता आलो रे इथं. इंडियाला आलो काल रात म्हणजेवा इथरुमची रात्री होते ना. तिथं मी दिवा हिडत पण ते कसं. वन डे ट्र्रीप मध्ये म्हजे पूर्ण म्हणजे स्लीपच वाट लागते म्हणजे. हे आपल्या इकडच रुटीन तिकडच रुटीन वन डे ट्रीप मध्ये आज आज सकाळी सकाळी ल हो येणाररच. तुझ्या घरी मुंबई अरे माझी फ्लट आहे मुंबई बईर लँड होते ना अरे पण कस मग मी पहिलेच बुक करून ठेवते. ए म
हा.
ए नाही माझी लगे बॅक टू बॅक होती तर त्याच्यामुळे जरा माझी बॅग ते दुखती आता बसला आता झोप गेली रात्री आता झोप यायला पाहिजे खर तर.
हा. तसच आहे बाबा काय करतो झोप नाही होत काही नाही. मी बी आलो काल.
तू पण काल झालाता काय. एक तररी एरोप्लेन मोडवर असलेला कॉल पण नाही होत.
हाव ना
हो ना वरून टर्बिलन्स असली ना वेगळी लागते कट कट.
अरे अ आपल्या हेच्यामध्ये झोप जाते ते. मस्तपैकी एसी सीट मध्ये बसल होतं मी.
क्लास
हा बिझनेस क्लास
अरे मी ह्याच्यात गेलतो आपला लोक लोकल नाही व्ही आय पी नाही माझं स्टँडर्डय त्याच्यात गेलो
हम्म
अस आहे का
हम्
हा
आईक वापस प्लॅन चालूय माज जायचा प्लॅन चालूय म्हणलं जाय चा हम्म कुठं जायचंयस? जाायचं कुठं? हे ब तू लंडन ला जाऊन आलेलय मी पण थायलंडला जाऊन आलय चांगली दुसरी कोणची जागा नवी?
आ
हॅलो
युके ला जाऊ युके ला
नाही रे यूके ला थंडी